हॅलो.
हॅलो हा नमस्कार! हा येतो का आवाज. येतो, येतो ना हा हा तर आपण ना दिवाळी च्या सणाबद्दल बोलू बरं का. अ की दिवाळीचा सण कसा ह दिवाळीचा सण पूर्वी कसा साजरा केला जायचा, त्याच काय महत्त्व आहे आणि अशाबद्दल बोलू आपण आता सध्या कसं साजरा केला जातो तो.
ओके चालेल चालेल मॅडम तो आवडताच विषय आपला ह ह. हा.
म्हटलं जात नाही का दिवाळीला तर ह आणि सगळे जण एकत्र पूर्वी यायचे, आम्ही तर अगदी घरी जाऊन सगळे घर म्हणजे गावी जाऊन सगळे घर धुणार साफसफाई करणार, मोठ्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढणार. हे सगळं असायच. शेणाचा सडा असायचा टाकलेला पाण्यामध्ये शेण कालवून सडा टाकला जायचा मग तो सुकला की मग त्याच्यावर रांगोळ्या आणि स सकाळी साडेचार पाच ला असं उठून सगळ्या जणी काढायच्या रांगोळ्या कारण दिवसभर कामं असायच ना दिवाळी चे त्याच्या आधी फराळ तयार करायचा घरी सगळा तेव्हा काही एवढ्या गोड गोष्टी नसायच्या म्हणजे विक त नाही मिळायची एवढी मी ठा किंवा मिळत असेल तर आपल्याला ते परवडायच नाही तर त्यामुळे हा त्यामुळे मग दिवाळीच्या वेळेला पंधरा दिवस जवळपास तेच चालायचं की काय काय करायचंय आपल्याला आणि मग लहान असताना तर फारच मजा यायची नाही का हा हा तुमचा कसा अनुभव होता?
ह माझा अनुभव तर खूपच छान आहे दिवाळी म्हण जे तर माझा अगदी अ अ आवडता सण आहे. म्हणजे बाकी सगळ्या सणांमधला सगळ्यात जास्त आवडता म्हणजे दिवाळीचा सण. कारण मुख्य म्हणजे त्यावेळी नेमकीच अ आपली अ शाळेची हायस्कूलची परीक्षा संपून सुट्ट्या लागलेल्या असायच्या. आणि म्हणजे आधी वेदस लागलेले असायचे की कधी दिवाळीच्या सुट्ट्या लागतील आपल्याला आणि कधी आपण गावी जाऊ असं. ह म सुट्ट्या लागल्या की मग गावी जायची लगबग. आणि गावी गेलं मग त मज मजाच मज्जा हम्म गावी गेल्यावर मग तिकडे म्हणजे आजी आजोबा मामा मावशी सगळे अ एकत्र आलेले असायचे. आणि आजूबाजूचे अ आमच्या बरोबरचे लहान लहान मुलं मुली असायचे च्या मध्ये मग छान पै की दिवसभर खेळणं अ सकाळी अ छानपैकी अस अ सगळं साफसफाई ह सगळी काम आटोपून मग आजी मस्त पैकी ह उठणं लावून आंघोळ एकदम बरोबर हो हो हो एकदम बरोबर.
हा आणि त्या वेळेला कस आहे की आपण आकाशकंदील पण घरी बनवलेत जायचे बऱ्याचशा ठिकाणी हम्म काड्यांपासून जिलेटिन पेपर रंगीबेरंगी वापरून पतंगाचे पेपर वाप परून आकाशकंदील बनवला जाय चा आणि त्याच्यामध्ये दिवा लावला जायचा. पहिले काय असे लाईट नव्हते तर दिवा लावला जाय चा म तो त्या पद्धतीने केलेला असायचा की दिवा लावण्याची सोय त्याच्यामध्ये अस असायची म्हणजे हा छोट्या छोट्या गोष्टी होत्या पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे सगळे बचे कंपनी मन रामवयाचे तथूनच खरी हस्तकलेची पण सुरुवात केल्यासारखं लहान मुणी मुलांना नाही का हा हा अजून काय काय तुमच्याकडे काय काय मिठाई तयार करायची घरी
आमच्याकडे सकाळी उठलं लवकर की आजीने तयार केलेलीच असायची ते सगळं दिवाळीच फराळ वगैरे आधीच म्हणजे आम्ही जाण्याच्या आधीच आजी ची सगळी तयारी झालेली असायची
हा
आणि उत्साह पण खूप असायचा तेव्हा आजीला मावशीला असं अ हे फराळाचं म्हणजे कंटाळा तर कधीच नाही काय केला त्यांनी त्यामध्ये हे अस असायच काय सांजोरी असायची आणि ती सांजोरी सुद्धा अशी अर्धी नाही तर पूर्ण गोल् आकारची पूर्ण मोठी सांजा भरून केलेली अशी छानपैकी एकदम रुचकर असायची ती सांजोरी अनारसे असायचे.
हो हो हो आणि त्यावेळेला लहानपणी आपण त्याचे तयार पण करायचो ना छोट्या छोट्या सांजुरे तयार करणं. करंजी तयार करणं असे छोटे छोटे तयार करायचं भातूक आपलीचा खेळ असायचा. दिवाळीच्या वेळेला तर खूप गोष्टी असायच्या फटाक वाजवायची मजा असायची म्हणजे कमी किमतीच्या पण जास्त आनंद देणाऱ्या गोष्टी होत्या तेव्हा.
खूप आनंद त्यावेळी मुख्य म्हणजे मोबाईल नव्हता ना त्यामुळे मग आपल्याला हा घरातल्या गोष्टींमध्ये मन रमवावं लागायचं. किंवा मग आऊट डोअर गेम्स खेळायचे असं असा आनंद असायचा त्या वेळेचा हा.
खेळायच मग घरात किंवा मग काही मैदानी खेळ असे बरेच मुलं एकत एकत्र आले की खूप मजा असायची आणि सुट्टीची वाट बघत असा दिवाळी
हो हो बरोब
असं खूप असायचं ते त्या वेळेला आणि खूप झगपक नाही तरी सुद्धा दिव्यांनी सजवलं जायचं घरात हाय ना. त्याच्यामुळे लाईट बिलाचा काही प्रश्न नव्हत किंवा लाईट पण फारस खर्च च नाही व्हा की तर ते खूप छा छान दिसायचं असं.
हा डोळ्यांना पण त्रास नाही व्हायचा. त्यावेळी अ तुम्हाला आठवतं का? जास्त कुणाला चष्मे पण नसायचे. आठवत ह आजीला सुद्धा नसायचा. हो हा
तर ते दिवाळीमध्ये रांगोळ्या पण खूप काढायचे मोठ्या मोठ्या रांगोळ्या. ह आणि रांगोळीचे ते पुस्तकं मिळायचे. म थेंबांच्या रांगोळ्या असायच्या, ठिप क्यांच्या ज्याला म्हणतो आपण.
हो हो, बरोबर, बरोबर.
सुरेख रीतीने काढल्या जायच्या. आणि त्याच्यात रंग भरण्याच काम लहान लहान मुलीत तेव्हापासून शिकायच्या, मोठ्यांकडून आणि ती चुरसच असायची सगळ्यांची, एकमेकाची कॉम्पिट टिशन असायची नाही का? की कोणाची रांगोळी चांगली होते. हा त ते म आदल्यादिवसापासून तयारी असायची की उद्या कोणती रांगोळी काढायची आपल्याला. मग त्याच्यासाठी रंग को कोणते लागणारे. त्याचा तो डब्बा वेगळा असाय चा रांगोळीचा, आता ते सगळंच आप पण मीस करतो खरं म्हट मनल तर. हा, रेडिमेड मिळत आता सगळं पण, तरी ती मजा जी आहे ना, म्हणजे जास्त दिवस आपण त्याच्यामध्ये घालवायचो, अस, त्यामुळे तो आनंद जास्त दिवस राहायचा.
ह आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर सगळ्यात खास अ रांगोळी काढलेली असायची, नाही का? ह, सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सुंदर अं रांगोळ्या अशा प्र त्येक घरा- घरा पुढे काढलेल्या असायच्या तेव्हा.
हो ना, हो ना आणि तो दिवाळीचा सण पण असा होता ना की, सगळ्याच नात्यांचं जस काही साजरीकरण व्हायचं. साज रे व्हायचे नाते, नाही का? म्हणजे हं पाडव्याला नवऱ्याला ओवळण असू दे किंवा मग आधी गोबा अ हे बारस म्हणतात ना त्याला. ह, वसुबारस तर वसुबारसला अं गाईची म्हणजे प्राण्यांची पूजा बाबा नंतर मग माणसांना, मान देणं.. नंतर मग भाऊबीज यायची आहे कि नाही लक्ष्मीपूजनला लक्ष्मीला, म्हणजे घरातल्या महिलेला. मान दिला जायचा, तर अशा प्रकारे आप.. आपल्या त्या संस्कृतीत ती सगळी चार पाच दिवसाची ठेवण जी होती ना, त्याच्यामुळे नाते घट्ट व्हायचे. अस जव.. जवळीक जास्त.. वाटायची.. आता तेवढी जवळीक वाटत.. नाही जेव्हा जेवढी.. तेव्हा वाटत होती तेवढी आता सग.. सगळं मिळत ना.. रोज..
हो हो सगळं मिळत आणि शिवाय सगळं आता कसं रेडीमेडकडे लोकांचा कल जास्त वाढ.. लाय ना.. लोक... बहुतेक बायक का नोकरी करतात, त्यांना वेळ नसतो मग रेडीमेड घ्यायचे. पण रेडीमेडला ती चव नाई जी हातानी बनवलेल्या
हो आणि शिवाय घरामध्ये तो सुवास पसरणं नाय का ते जे व्हाय जो लाडू तयार होताना जो व यायचा सुवास एक वास त त्यामुळे ते पण खूप महत्त्वाची गोष्ट आता वाटायला लागलेली ये च्याशिवाय दिवाळी वाटत नाय ना मग म्हणून थोड तरी घरी केलं पाहिजे आपण असं.
हो हो हो हो हो तेव्हा कस खूप आनंद असायचा ते बनवण्यातपण म्हणजे आजीला पण आनंद असायचा चा मावशीला आनंद असायचा आणि थोडंफार काही समजा राहिले ते असलं तर परत आपण पण न म म्हणजे मला पण खूप आनंद वाट त्याचा त्यांना मदत करण्यात वगैरे असं छोट छोट असं खूपच छान सण असतो तो खरच
आजूबाजूच्याही हो आजूबाजूच्याही सासूर वाशीन यायच्या आणि मग त्यांच्या त्या गमती सांगायच्या नाय का ह ते गप्पांचा फड रंगायचा गाण्याच्या भेंड्या खेळायचे
म्हणजे कस ये माहिते का सासरी गेलेल्या मुली असताना त्या दिवाळीला माहेरी येता नाय का त्यांच्या मुलांना तर घेऊन येतात तेवढच काही दिवस त्यांना एकदम फ्रीडम मिळाल्यासारखं होत. तर ना एवड वर्षभर आपल टेंशन त्यांना हे ते मुलांनाच सांभाळा सासू सासऱ्यांना नवऱ्याची मर्जी सांभाळा हे सगळं तिला वि बिचारीला सण कराव लागत पण तेवढंच म्हणजे माहेरी जाऊन आली की ती आणखीन रिफ्रेश होते. आणखीन परत नव्या जुमाने परत सासरी गेल्यावर कामाला लागते. हा एक मेन उद्देश आहे किंवा मुलीला माहेर पण
हो ना त्यावेळेला टांगे असायचे आणि घोड्यांचे टांगे म्हणजे रिक्षा वगैरे पण नसायच्या तरी ती पण खूप मजा यायची असं दिवाळीला खूप जास्त तर आपण मजा करत होतो आता तेवढं प्रमाण कमी झालेलं आहे पण वेगवेगळ्या रीतीने कमीत कमी नातेवाईकांनी तरी भेटायला पाहिजे एकमेक
हो हो हो बरोबर आहे फटाक्यांची खूप मजा असायची दिवाळीत संध्याकाळच्या वेळी ह ते पण एक आनंद वाट त्याचा
ह हो टिकल्या सुद्धा वाजवायच्या छोट्या छोट्या असायच्या किती कमी पैशे मध्ये मिळायचे पण ते किती आनंद द्यायचे मुलांना एक हातोडी घ्यायची आणि एक एक टिकली वाजवत बसायची आहे ना ह अ खूप ग गमतीशीर शीर अनुभव पण आहेत आणि ते जे जुने दिवस होते ते खूप छान वाटतात आता आपल्याकडे आठवणी तरी आहेत त्याच्यामुळे मुलांसाठी आपल्याला आठवणी तयार करता येतील आहे ना
बून धन्यवाद
धन्यवाद